हॅलो.
हॅलो हा बोला.
काय करे.
काय नाही बघा आता उठलेत मुलं घेऊन बसले बघा त्यांना
हा हा लवकर उठली ते
होय लवकर झोपलेली मगाशी म्हणून लवकर उठले.
हा हा हा तरी बरं आहे तुमच एवढा वेळ झोप. कोण लगे उठतात तरी आमचं ते पण करत नाही. स्वस्त फिरायच तेवढंच असते.
जरा झोपायचं कारण काम म्हणजे त्यांना परत रात्री किरकिर करत नाही नाही. मी जबरदस्ती पण झोपवतेस पाळण्यात घालून त्या गाणी लावते की नाही गांगाई घीत लावून कणी झोपवते मग झोपतातचते.
हा हा त्याला जबरदस्ती नच होत. वायला गेलो म्हणजे खोलीत घेऊन गेलो त्याला भीती तरी घालून जपवलो तरी पण झोपत नाही तो.
होय.
कळतंय त्याचं बघून मलाच कंटाळ येते तिथ झोपा छान उठून बैेत
लोळून कस कंटाळा येतोय नाही सारखं पण का? चालवणी होते मग एकदा आळसाला कि मग दिवस सगळा खराब जातो.
हम्म.
हम् ना अस होते. तुम्ही काय कोर्स केलाय का नाही.
कोर्स म्हणजे कशाचा
म्हणजे कुठला पण असं फॅशन डिझायनिंग टायपिंग म्हणजे कम्प्युटर
हा कमप्युटरच झाले टॅली झाले ट्रिपल सी झाले. फॅशन डिझाइनि काय अस कोर्स केलो नाही पण घरात दिदी करत होते. त्यामुळे माहिती आहे जरा जरा कसं काय करायचं हा.
टायपिंग मध्ये काय काय केलंय. अ टायपिंग मध्ये काय काय शिकलाय म्हणत.
टायपिंग मध्ये मराठी आणि इंग्लिश टायपिंग दोन्ही
हा हा दोनी व
हम् टॅली झाले टॅली आणि ट्रिपल सी
हम हा
ते ट्रिपल सी करताना थोडंफार टायपिंग करायलाच लागते ते झाले माझ मशीन टाप ते नाही केलंो
हा हा तरी झालेय म्हणायच कारण गरजेचंच आहे ना आता फोटो पण गेले की लागते
त्याली कस ते त्यावेळेला ते टॅलीवरती जॉबचा म्हणजे बघत होतो वेकन्सी होती माझे फ्रेंड तने करत होती म्हणताना मग डिप्लोमा करत करत असु दे म्हण म केले होते
बर काय मग तुमचं एज्युकेशन डिप्लोमा झाले
हा डिप्लोमा झाले कम्प्युटर डिप्लोमा हम्
मग कुठे जॉब वगैरे बघितला नाही मग डिप्लोमा झाल्यानंतर ना-
जॉब केलाय लग्नाच्या आधी- वर्षभर लग्न झाल्यानंतर ना ऑनलाईन एक वर्ष केलं- लॉकडाऊन मध्ये बंद केलं ते केलंच ना
केलंच नाही होय तसच होतय ते लॉकडाऊन मुळ लय नुकसान- झाले नाये भरपूर लोकांचे
जॉब नस असणारयांचे चांगले चांगले जॉब
गेलेत होय होय त्याच्यामुळे आता अजून पण एकीकडे खुप लोक भोगा लागलेत
होय शहरात म्हणजे जागा- वगैरे म्हणजे कोरोनाचे प्रमाण जास्त असल्यामुळे सोडून कितीतरी लोक घरा इकडे गावी आलेत
गावी आल्यात होय होय आणि कित्येक लोक असं म्हणजे- त्यांना कोरोना झालाय कोरोना झालाय असं म्हणण म्हणजे- मग एक्सपायर झाले ना त्यांना मारूनच टाकले इंजेक्शन देऊन देऊन
कुठले तरी इंजेक्शन देऊन हे केलेत त्यांना- कितीतरी लोक मेहलेत त्यावेळेला
होय होय तुमच्या मग घरातले काय व्यवसाय करतात काय तुमचा धंदा आहे कायत जॉबला वगैरे जातात
अ हा असं म्हणजे घरात बिझनेस आहे सोडा म्हणजे फर्निचरचं जे काही हो तर ते करत होती पण आता बंद करून आणि जॉबलाच लागलेत
हो हा हा आमच्यात सगय कस- मिटर ड्रायंग करतात बाकी सगळे जॅब ज अस बिजनेसच आहे आमच म्हणजे कि दारे खडक्या वगैरे भर- म्हणजे चांगले चांगले चांगल्या कडले तिथे आत्ताच्या म्हणजे आताच्या- पिढीला जसे लागते फर्निचर तस एकदम मॉडेलर फर्निचर बसत-
हा हा हा
हम्म
त्यामध्ये पण खूप आता पैसा आहे
होय होय भरपूर पैसा आहे साधा एक मुळा जरी मारून आला कि शंभर रुपये भेट- असा आता कारण महागाईच वाटली ना सगळे त्यामुळ कस- सगळं द्यायला पहिला कस होत काहीतरी एक काम केलं की काहीतरी ज्वारी सा- कर असं द्यायचे ना लोक पण आता नाही पैशाला किंमत आलीया
होय आणि आधी म्हणजे एक दरवाजा जरी बसवल तरी- चाळीस पन्नास रुपये असं मिळायच्यात
मिळायच आता होय होय आपल्या तसच- रे आहे ना ते म्हणजे त्याच्यातनच आता आपल्याला पैसा मिळतोय ना आपल्याकडे जास्त कसं शिक्षणापेक्षा लोक आपल्यातली म्हणजे जेंटस लोक जास्त करुण बिझनेस करायलाच बघ तातना. आपला स्वतःच अस त्यामुळं.
हम्म फॅमिली बिझनेस कायमच असल्यामुळे हे
चालतय होय. आणि तो आपल्याला आपल्या म्हणजे आपल्या ते अंगात रक्त तेच असल्यामुळे कस आपल्याला त्याच्यात भरपूर ज्ञान मिळत या नाही त्यातलं भरपूर माहित गोष्ट हा बघितलेलं लहान असल्या आजोबा पंजोबा यांच्यापासून बघितलेलं असते त्यामुळ तेच डोक्यातून आपल्यात कला वाढते मग कसं कसं पुढं जनरेशन वाढल तस तस तस त्या त्यानुसार जनरेशन नुसार ते करत जात
होय.
हम्म तसं होतय.
आम्ही पण लहान होतो त्यावेेळेला पप्पांना अस मदतीन करायचो. ते कापायला करवत्तेन धरायचं किंवा ते आधी कसं आता ड्रिल मशीन वगैरे आहेत त्याच्यानं होल वगैरे पाडतात. आधी गिरमीट असायचं ते गिरमीट फिरवून ओल पाडायचं. हा आम्ही ते करत होतो जरा जरा.
हो आमचे सासरीे पण करतात थोडा सास दिर त्यांनी सुद्धा करतायेत ते त्यांनी आ स्लाडंग कर तायत. सासऱ्यामचे स्लायडिंग करतात चांगल्या चांगल्या मोठ्या बिल्डिंगची स्लॅडिंग घेतात त्यांना करायला.
हा हा.
आणि बाबांचे दिर आहेत तेनी हे करतात फर्निचर मॉडेल फर्निचर एकदम बेड वैगरे सगळ फर्नीचर टी. व्हीस
हम् हम् हम.
आणि काय म्हण होय होय त्याच्यान भरपूर पैसा मिळ
हम्म आमच्यात पण म्हणजे मध्ये मध्ये ह्यात पैसा वगैरे ह ह्याच्यातच करिअर करायचा अस विचार करून ऑफिस वगैरे सगळं बंद करून एक दोन वर्ष हे केलेत फर्निचर. अ खरं आणि म्हंटलं हे फर्निचर केलं तर आणि हेच करत बसायला पाहिजे उठायचं दुसऱ्यांच्या घरला जायचं असं तेन विचार करून आणि
होय होय बघा कुठल्या पण म्हणजे व्यवसायाला कायत तडजोड घ्यायलाच लागते.
हा आणि हे व्यवसाय कस म्हणजे हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये तेवढं चालते आणि ह म्हणजे कस सीझन असेल त्या पद्धतीनं. काम करायला लागते नसेल त्यावेळेला घरात मग ते वेळ वाया चाललंय म्हणता मग हे करण्यापेक्षा आपलं आपलं रोज रो- टिंग बरं म्हणून आणि परत तेच कंपनी चालू.
आणि काय मग? मी घरीच असते सध्या आता.
हा.
म्हणजे कसं लहान आहेत ना मुलं म्हणताना घरीच असते मी परत अनेक वर्ष झाला मुलांना मग बाहेर पडायर मुलगी छोटे ना आता एक वर्ष
हा हा.
त्यामुळे घरीच असते.
हम्म तुम्ही काय काय केलंय मग कम्प्युटरचा कोर्स वगैरे केलाय.
मी पण केले सोडा टॅली आणि एम एस सी साठी तेवढं केलाय.
हा हा मग सर्टिफिकेट वगैरे मिळालं ते.
सर्टिफिकेट ते मग जरा कस माझ टॅली मधला थोडा भाग जरा राहिला नाही म्हणजे मला काहीतरी अडचण आली ना म्हण आता ना मम्मी ते टॅलीचा भाग सोडला असं झालं ते
सर्टिफिकेट असल्यावर कुठ पण माहिती आहे चांगला जॉब आपल्याणा
होय होय मिळतय सोडा त्यासाठीच मी घेतला पण कस झालं एक्झामला मगं मग तेवढं येईल तेडं एक्झाम मध्ये हे झाले पण मी हे झाले सोडा ऑल क्लिअर झाले
हम्म हम्म.
झाले.
हम्म. काय काय होत म्हणजे काय काय घेतली तुम्हाला टॅलीमध्ये?
म्हणजे बुक्स होते ना मगं ते पहिला सगळं आम्हाला पहिला नोट पाठ करायला ते पूर्ण नोट्स परफेक्ट पाठ केल नव्हतं म्हणजे बेसिक नोट्स होते त्याच्यावर सगळे पण प्रॉब्लेम्स होते बुक मध्ये दोन्ही मग ते रोजच्या रोज बुक मध्ये रोजच्या रोज ते- क्वेशचनस घेऊन आम्ही रोज क्वेशन्स सोडवून येत होतो मग शेवटला म्हणजे आम्हाला सांगितले की बाबा तुम्ही जॉब वगैरे गेल्यावर तुम्हाला असे क्वेशन्स येणार म्हणजे तुम्हाला अस शिकवणार तुम्हाला तिं असत काम करायंच अस सांगितले आम्हाला सगळं
हम्म. आमच्यात पण असंच म्हणजे पहिल्यांदा सगळं थेअरी वगैरे सांगितलेलं मगं नंतर ते परचेस सेलच्या एंट्र सांगितली कॅपिटलच्या वगैरे, असं सगळं घेतले आमचं पण पाच ते सहा महिने चालू होत कोर्स
होय होय.
आणि आम्ही कसं म्हण म्हणेज दुसरं काहीतरी करत करत हे कोर्स वगैरे केलं त्यामुळे जरा जास्तच वेळ गेळा
होय होय तसच होतंय आता कसं म्हणजे मॅरेज झाल्यानंतर ना कणी काय पण शिकायचं म्हटलं कणी असं थोडा वेळ लागतो सगळ घरातलं वगैरे दुस म्हणजे घरात आपल्याच सगळं बघून आपल्यात वेळात वेळ मिळायला पाहिजे कोणत आले गेले मुले बाळे सगळं बघतच करायला पाहिजे ना कस वेळ लागतोय थोडा पण केलं महत्वाचं ना केलं केल्या शूट काय होते
आता करून ठेवले की नंतरना कधी पण उपोगी पडतय आपल्याना बाहेर पडता येतय जॉ
होय होय.
वेळ य तोपर्यंत शिकून घ्यायच पटापटा
होय होय शिकून घ्यायचं तोपर्यंत चालेल का नाही बघा, चहा वगैरे?
चहा आत्ता घ्यायच.
हा हा हा ठीक आहे चालेल
हा ठीक आहे